हॅलो.
हा स्वयंपाकिन झाला.
स्वयंपाक झालाय बघा. भाजी राहिल्या ती केली. अजून जरा गोड जरा काहीतरी करायचं हाय.
हा हा.
तुमचं?
आमच पण झालंय. बासुंदी अजून करायची ये.
हा हा बासुधी काय विकत आणलताय ना होय.
हा.
ते कसं?
दूध जरा आटवतोय आक आकडी दूध आणि त्यात ख खव्याच पेड एक चार पेड घालतोय. आणि आपली पार्ले बिस्किट असतय ना. ते अस लाटण्यानं. चुरा करायचा. आणि ती एक चार पाच घाल. ते,
हो चांगली होत्या.
ची घालायचं. आणि साखर घालायचं आणि फ्रिजला ठेवायचं, हम मग ते आमरस करायचं. का आंब होतीत. हेनी म्हणाल्यात. नको कटाळा आलाय.
हा.
सकाळपासून आधीच उपाशी काय तरी चांगलं असलं की, किती खाऊ वाटतं.
खाऊ वाटतं होय. आमचं पण जेवण झालंय, हा हो. आता उद्या जरा माहिती एक घेऊन आलो. गोट्यात न,
हा,
आता माहिती आता उद्यापासून भरायला चालू करायला पाहिजे. लय पण वेळ करून चालत नाही आहो पंधरा तारखेपर्यंत कणी, काम व्हाय लागत ते. ये वीरू शांत बस. म्हणून म्हटलं, जरा माहिती तेन घेऊन येऊया. हम. आणि काय मग?
काय नाही बघा जरा, फिरायला लागलो बाहेर आता आमच्या इथं हा लाईट गेली नाही आज आता दोन दिवस झाले.
नाही नाही व्हय हा हा व्हय हा हा. मंग पोरगं बसलाय बघा.
तर कसं भाऊजी तेन असतात. ना त्यांचा पाहुना एक आलाय बहिणच पोरग मग खेळतोय तिथंच.
होय मुलांच्या संग असलं कोण तरी म्हणजे निवांत असतात.
म्हणते घरी नऊ दहा अकरा वाजले कि, तिथं असतोय तो, कसं घराला घर लागून फक्त मधे एक भिंतच आहे. मग संध्याकाळ सगळी घरात असतात जातोय.
हा हा.
जरा टीव्ही बघतो. ते खुर्ची वर बसून. ती सनमरत जरा मालिका आवडत्यात जरा बघित उठला किंवा मग उठुन जातो कि विठू मावली बघती व्हय मागे.
हा हा मालिका हां हा हां हा
तुमचा काय करायलाय?
आमचं आहे बघा भांडतय नुसता घरात माणसं संग. बडबडतेय बघा मला मारन म्हणतय. हां
आमचा पण तसाच आहे मगाशी मोबाईल काढून घेतला. कावलो जरा म्हणून.
हा होय होय मारायच्या कामात आता साईंस नी सासुवासनी आलाय. तूला संपवतो ठारच मारतो म्हणून. नसलीस तरी चालत लय आगाव बोलतोय हो.
हा जरा कळस्तरू.
होय होय आणि मारलं कनाय मला एकाच दोन करून सांगतोय मग बाबा मला बडबडतोय. त्याला काय म्हणायचं नाही काय करतय ते करू दे तर पण आता चुकलं की तडाकतडाक त्याला किती बरं.
होय होय जावाच तवा लाड करून ते परत जास्त ती
होय म्हणून मग
पाऊस पडला नाही ना तिकडं?
नाही पाऊस. पाऊस नाही आहो इकड कोल्हापूरमध्ये जरा आलता हा हा नाही आणखी पाऊस पाहिजेच आहो.
पाहिजेच की. कसलच तावायला होतं आमच्याकडे हा आता फक्त दुसरा पाऊस.
हे जनावरांना, माणसांना आ टॅक्स लयी यायल्यात. त्यामुळं आणि शम काल आमच्या इकडे सावरर्डे ण गाव आहे. तिथलं म्म ते ला आ दाहावीची बॅच
मिं
नव्हे ते मींचे सावरडे आमच्या इकडे माहेरात. ते तिकडलं सावर ते म्हंग हाय. ते कनी मुलं दहावी बॅच चांगले नंबर आणि चाळीस एक्केचाळीस जण अशी बाहेरल्या गावची गेलतीत फिरायला.
हा.
आरे वारे कुठलं ते समजलं.
हा आरवार समुद्र हा हा हाय हाय नाही नाही महाबळेश्वरलाय बहुतेक.
हाय. कडं गेलेली तावो आणि फिरायचं पुढं पुुढं पोरं खेळत्यातच की
हा.
खेळता खेळता समुद्रात गेलं सतरा वर्ष पोरग आणि वरंच आलं नाही.
अर देवा एक पोरग
हो एकूण तर
ह ते आता आता ते इकडचं दांडेली म्हणा किंवा इकडच समुद्र बंद केल्यात आता हा हा एक तर, हो दे एवढा.
हा हा पाईप कूठहाय?
समुद्र खवळत्यात ना.
होय होय आवो.
हा तरी कसं काय चालू ठेवलं आता समुद्र बंद आहेत.
कुनाश ठाउक काय बाई
जरी पवायला येत असलं तरी त्या प्रेशरमध्ये पवायलाच येत नाही वडूनच आत न्हेतय लाटा कसल्या जोरात येत्यात.
पाण्याची एक लयी भीती वाटत्या.
आणि तरुण पिढींना कसं
होय होय जा की तु जा मी तेवडचं
आम्ही कवा सहलीत न गेलतो दहावीत असताना.
आ मी नाय कधीचं कुठला समुद्र बघितलेला नाही अवो अजून होय.
बघू बाळ मोठं
हा, हा. नाही आताय नाही लाब राहिलेलं बरं. वाटतंय फिराय कराय खरं परवा गणपतीपुळ्यात कुनी बाई नाका तोंडात पाणी जाऊन मेली.
अरं देवा.
आलो, आलो. ठीक आहे जा घेऊन, जा घेऊन. ते साफ सफाई आमच्यात दम नाही पाणी लयी
हो ना.
बर होय, रिस्कचं असत्या होय.
हम्म, हम्म. पाणी ह्या टाईमाला सुटलंय व्हय?
मोलां लगेच जातंय अहो पाणी एक
हा, हा मोटर लावताय काय?
मोटर नाही. कुठलं मोटर एवढं नाही पाणी येतं.
हा, हा.
इल तेवढ भरतेय मग खाली आणि जनावरांच्यापशी कनेक्शन घेतले पाण्याचं
हा, हा.
तिथंच तिथंच हे करायचं
हा, हा.
हम्म.
मग प्यायला तेन तेचं पाणी काय?
होय, होय प्यायला तेचं की.
हा, हा आम्ही प्यायला कसं फिल्टरच आनतोय.
हा.
साधं ही
हे सांडल थांब विरू घरात मी घेतो, हा. हा. भरलाया भर बात्रुमात आलो थांबा. हॅलो. सासूबाईसनी माहीत नाहीये कॉल? तिनी लागलात मला आता काय करा लागल्यास म्हणून
हा, हा. मीस्टर होय?
नव्हं सासूबाई
हा, हा.
हो.
तरी चांगल्या हाईत ओ तुमच्या सासू
होय होय लय समजून घेण्यात होय, ते पातेल तेवढी घ्या वीराजकडनं. काय म्हंटलासा?
आमच्यापण चांगल्यात हाईत म्हणलं. आता एखादस असून ना एवढं फोनवर व बोललेलं मोबाईल पटतंय नाय. हां.
हा तेच की. नाही का सासूना मोबाईल तेन पटत नाही ना जास्त हातात फोनवर बोललेलं.
पटत नाही. येतंय बघणं ते.
हा हा.
कसं सापडणार ओ? होय होय. तर ते मान त्यांना हे सांगून पटतंय.
तेचकी.
होय. काय नाही बगा. आता पानरी तेन भरायचं
घासाय लाग
ते सकाळी येऊन घे. घेऊन गेले तुज्या
घासलेले हा हा.
हे
आता फक्त भरायचं. कुठलं कृष्णा नदीचं येतंय काय? हा.
हा हा. तुमचा जरा आवाज
उगळाच आहे, त्याच्यामु कट व्हाय लागलाय काय? दोन मिंट हं कांदा
हा हा. किती झालं बघा ताई?
अ म पाणी भरून करतो आणि हा
नाई ते होउ दे की पूर्ण
हा हा तेच की हू दे पूर्ण
हा.
आणि एक दोन मींट
हा.
पाच गोळी घाल त्यांच्या हॅलो. आणि एक मिंट बोला, मग पाणी भरून आणि करतो.
चाल ते चालते.
करा लागलय
होय त्यान हौस इत ते ओ पाणी म्हंटल की हौस पूर्ण एक एक पोरनं पाण्याला लय लगुत असत्यात.
आमचा पण तसा करतुय, खर पाण्यात युन देत नई तेला सर्दीतेन हुत्या म्हणून
आवाज येतोय काय?
पाणी ओ जास्त
आवाज येतोय हा थांबा चालू
चालतय ताई झालं बघा.
हा हा.
हा हा.
थांब की बुट्टी आदी ठेवूदे